बोल कि.
काय कराल्यास?
काय नाही जेवालोय जेवूण झालंय आता बसलोय मोबाईल बघत.
हा हा मम्मी
मम्मी पप्पांचे मित्र आलेले आहेत मम्मी चहा करून वाळदे ता हे.
वेद नाही घरात.
बेदया माझ्यात चुका काढत बसलाय मी बोलतोय तेजातं बाद कुटला नालायक पोरग बेशरम हालकट नालायक
असं काही बोलू नकोस चुकीच शब्द ट्रिप च काय झालंय ग
काय विषयच काढले नाहीत तू विचार की मी मी सांगतो रविवारी मला कधी पण चालतय त्यानंतर मग तुमच कधी ठरल त्या सांगा. वस ती असती की नाही. ते पहिला चेक कर.
ते पण हाय सोड. प्र प्रज्वल दादा ला प्रज्वल दादाला सोमवारी सुट्टी असतेया तुला रविवारी सुट्टी असतेया.
मग एक दिवस कोणत सुट्टी घ्यायला पाहिजे दोघांनी पण.
होय.
सोमवारी मी घेतो त्याला रविवारी घ्यायला सांग.
मग दोन दिवस चालते.
हम्म.
दोन दिवस चालत असले तर ठीक आहे की मग आता शर्वरी दिदी आल्यावर तेरा तार चौदा तारखेला काय लगेच ते होत नाहीये.
हम्म. किती तारीेख येत्या
किती.
वीस तारखेनंतर चालत की.
होते ना तुला चालत असलं तर मग काय प्रज्वल दादा त्याला कसं पण तयार करायचं.
हम्म.
कारण की त्याच्यानंतर न सगळे असतात.
कोण कोण येणार आहे खरं
मी तू वेदिका शर्वरी दीदी यश कुणालादा वरदादा वेदांत आला तर तो आकाश एक हाय प्रज्वल दादा परवा हर्षदा दिदी पण येतो म्हणून लागलेली
काय म्हणून
मी पण येतो म्हणालती
मग रे
ती म्हणालीत गं पौर्णिमाला गेलेला न्हवं
हम् हम
येतो मी पण म्हणून
हा आवाज येतोय ना तुम्हाला?
ती म्हणाली, ती पौर्णिमेला गेली होती त्यावेळी. ला, मी पण येतो म्हणून.
स्पीकरवर नाही, फोनच्या बाहेरचा आवाज आलाय.
नाही, फनसपे कर नाही.
आपण का एवढं मोठ्यानं बोलत नाहीत?
हम्म्... !
मम्मी कुठे आहे?
मम्मी पप्पांकडेच आहेत. काय झालं? शेंग खाय. एक. घंटा लावून दे.
फोटोत तू काहीच कमी झालेला नाहीस.
हम्म... ! दप याला कधी जायचं?
इकडे.
पार्लरला पैसे किती द्यायचे?
एवढ्या उन्हात घटलीच.
किती वाजता? चार वा साडेचार-पाचला जायला पाहिजे.
ब.
मी साडेचार ते पाचला जाणार आहे.
हम्म.
तुझा आवाजच येत नाही ना, झा झा.
ग आता यायला काय?
हम्म.
ह.
शेंगा खाणार का?
कसल्या?
शेंगदाणा. फोडलेलं फोडायला य.
हा हा आज काय स्पेशल केलं ते मम्मीने?
स्पेशल आहे.
ह.
काय झालं?
शाबू हम्म हम्म वेदूचा वारा आहे काय
हम्म अरे
आणि ऑफिस उद्या सकाळी कळ जाणार
हम्म
ह्या महिन्या चळ मागच्या महिन्याचं टार्गेट कंप्लीट झालंतं काय नाही
हम् हम् हो होते मा हो कड
कितीचे डाटा
एकशे बत्तीस
अ वा वा वा वा किती पूर्ण झाले
वीस
वीस च झालंय फक्त
हम्
सात तारीख आहे तोडज
हम
रविवारपर्यंत चालू असतय ऑफिस खर तुम्ही जाईत नशचीला
प्रत्येकांचं वेगवेगळ असतय रविवारच ड्युटी
हम्म खरं लास्ट डे ला रविवार असला तर यायलाच लागते
हम्म टार्गेट कम्प्लीट नसले तर
हा हा भारी ये की टार्गेट कम्प्लीट झालं की पगार सोडून आणि दुसरं पैसे मिळत्यात आणि काय
मी काय नई बाई
काय नवीन बनवून खतीस काय नाही तिथं
हम्म हम्म कटाळ येतोय मला बनवून खायला
टोमॅटोचं सार करत असचील की सारखं.
भाजी करतो सार करत नाही.
कसलं भाजी टमॅटोची भाजी.
गुळ घालायचं.
हा हा तुझा आवाजच येत नाही कस. कुठं लावतीस कानाला काय फोन काय कुठं.
बग यालाय.
हम्म यालाय म्हणतीच आणि त्यानंतर येतच नाय.
हेडफोन घातलोय त्याच्यामुळे तसं होत असेल.
कटकट येतोय आवाज.
बग आता यालाय काय?
हम्म.
रेंज आहे की खरीद.
हम्म.
आणि एक दोन मिनिटं थांबाय.
शैलाला फोन करायला पाहिजे. कधीपर्यंत हाचार.
परवा मी आणि मम्मी गेलतहो त्यावेेळे संध्याकाळीच गेलेला होता.
संध्याकाळी येते सोड उद्या रविवार आहे ना त्याच्या मला विचारून जायला पाहिजे.
चालते मी. फोन कर तिला, हेअरकट.
ह् हेअरकट पण करणार आणि आयब्रो पण करणार.
हा हा. वैनीं जे पण तुझ्यावढच केसय.
काय घेतलेले तुझं?
माझा डी पीयू कट होता आणि. पुढचानी जर असं कट केलेली म्हणता ना ऐंशी रुपये घेतलेली काय? आणि मम्मी न. पण करून घेतली म्हण तिचानी धा जोडली बा, नव्वद रुपये घेतली एकूण.
आणि जुल आयब्रो केले नाहीस?
आहे बाई आताच कुठे करू?
झाले क ताने किती?
हम् अजून एक वर्ष कॉलेज ह तोपर्यंत काही नाही अजून एक वर्ष काॅलेज आहे तोपर्यंत काय नाय करत बाई, सारखं सारखं जायला लागतय त्याला नाहीतर मग तिथ मशीन आणाय पाहिजे तुझ्यासारखं.
हम्म त्या मशीन होत नाही आयब्रोच.
अपर लिप्स् थम.
हा हा. मग काय स्पेशल?
काय? सारखं सारखं स्पेशल असते.
कोल्हापुरात किती दिवस पडला पाऊस, काल होता काय?
रात्री ते थोडाच पडलाय परवा काल नव्हता पाऊस.
कॉलेज कधीच चालू मग आता काय सांगितलंत की नाही?
नाही ग, काय सांगाय नाही तर पंधरा दिवसात चालू होईल असं मला तरी वाटाय लागलय.
ऍडमिशन करायला पाहिजे ना प सेकंड संपलं चौत तनश संपलं ना?
होय
परत आणि अॅडमिशन करायला लागते नव्ह.
व्हय
हम्म
जायचं की आता ऍडमिशन कर जायला
हम्म